हॅलो.
हॅलो धोळा की.
हा बेस तुम बेस हा गे
हो बेसा काय करता?
काय नाही या
हो जेवलो.
आं.
कोणसा भजी बनवला मग?
बाजी दोडक्याच्या.
दोडक्याचा.
हम्म तुमच आहे.
आमच्या दार्या तुरीची दार.
हा हा.
हम्म.
होवाच्या महिन्यात की नाहीवा आणि पोरा. तेपोरा.
हो आता एवच्या महिन्या राहत की.
हम्म एवच मेहनात पोर राहतेच.
तिकडे कसे करून घेता?
आची एकड पोरा बैला करतात.
हा.
बैला राहतात.
करता की.
ह बैला राहत त म्हणल्या का मातिकून करत तो.
मस्तकून बैल नाता तयार करतात.
हा तयार करून आणि ते पोर्याधने तयार करतात.
हा
ओके कोणाकडे?
ई एक लहानस राहते वाघ वाघूक
पाण्यात सोडून टाकत ते.
हम् पण्यात सोडून टाकतात.
के मर हक्कच्या बाईला नला का बट्टूर लावता है.
त्याला बोटलो बो लागत. त्या आलावा
ह हा आता ना आज आचुलाही घालतात जाण की
काध
आता नाहाचे आचुल.
हो हो हो हो कलर गता ए पासपू कुमकुमारहात करत गिरत त्याु पुसले हा आ आता घलाची घालत कीी नाही गालात.
ह हा
तुमच्याकडे बेस करतात. ते मा
हमाकड नाही करत हो इकडे हमच्या सिटी होई, आम्ही लहान राहता आणिक सर्वात उसा उसा आलं हाळी मारीत. माकड कसे करतत मला हटकता.
अ आमाकडे सुपर राहते, बढिया राहते.
हेच ह हमनाच मोठ हय पाऊल पाग पणा
बाई आहे.
बेस करतात. म गाई कोणाला ती ते इर्ग करतात म्हणल छान हाय
अ भुगाला घेकाला बाधंतात.
ल बांधतात त्या घंट्या राहतात, घंट्या बांधतात.
हा हा. या का? हा का. ह आता आता काय के म्हणतायेत. आता त्या बैलन बांधतात की
टास्क कणते पुढं
घंटा नवात, घंटा बांधतात काही पण वाव ते करता आणि ह जा आवर की. अ त्याच्यावर बसून नाही जात रे कुठं. सात दे गावी जानावाल्या ह कासार हं कासार ताई बेस धुतात का नाही.
हो कासार आले, कासार बैल आले बैल लागत्यात धुतात. आता पिद्दल आज होय पोरं म्हधल्यात.
हा हा आता मोठ त्याहाच्याही पाय लागतात ते ह हो. तेरीत जाळचा घाटा करून घ्यायचा आहे.
हो पोरीयादीनी मा मूलगा पूरीलो. वडे आता काहीतरी करून नेवाच करून घ्याेत तू.
हा हा
बैल नाल होल्या प आता खाना बर्या दिन काही नाही रा बडजा राहत्या.
हम्म.
शेरी खवाची शेरी खात्यात. मछल्या खावात आता कोणाच त्याच
हा हा पण विच्छ वगर होते कि रांजा आल्यात ता
नाहीई बडयादी नि सकाळीस आणतात ह हा सकाळीस आणू खाऊ आता द बडी चार वाजता तीन वाजता डी जे घालतात मोठा
ओके द्या नाचतर घे तिकडे
हा जे घाल ना आता बैला त्या कोणाकोणाला मोकल राहतात काही करतात.
हा.
ता सागोल नात आता जन
हा हा
हम्म.
अमर सी पूरा घेंजोयरे मारबत मला पुअर जातात ना
ते मार्निंग होय त्या मार्गम मल तो लाईड आहे की लहान राहता
हा हो तेवढं आतनच आहे.
कडे नाकूम करत त्याशे
छालतात तजेवर काळे नहावा
अ मी पण छानच हो ना चालेल.
हा हा आता करत आत मती त्याची
आता लहान ल करतात मोट ल कोण नाही करतात ब कां
ह हा काळे नहाले असे करून त्याचे ओर वेगून चालतात. ते आच्या आई बा ना त तशी काय हालत चालता तुम्हारी
अ ते आचार आणता ना मग होर याल तेच करण हम्म बढिया दिन तकारस जन जर मारबहद मना हगलमतत
अ हा कालजनना म सम मिरून काहालाच सालात जातात कोटी जातात.
एक जगा राहते तथे जाऊ नाी टाकणा म्ह आता
हा हा गाण कोनत काही गावतात ते हा मवर पाण्या पावस
हह मुर कुट गेड कुट अका जवा म्ह आता तशी मोटाली तशी कराला आता त्या त्या पद्धतीच आम्ही पाठीस्म
क वर्ष होई पण आता ह करत करत येत
हा मोटल ना जात अंचना मोठल नाचे पद्धतीस आता आकी आम - -
हा महाराणा हच हे - - मोट - - हो नय की - -
जवसय मोठा पण का?
हम्मम.
होर - -
ह. ह मुंगाशी दात - - वडही करतात की?
मुंगाचे दब ते वडे अ बबर बापू आ दे - - त्याल काल न - -
हां.
कोरल करा कोर करून घेतात आता कोणाच इम आला करून घेत
ह, हा.
पोहऱ्या दिनी तर आता नाही खात शेऱ्याच कुकड्याच कोणताच नाही.
हा हा त्यावर आम्ही लहान राहत आणि तेच करण पण आता तेवढं आम्हाला नाईट माहित इकडे आम्ही दूर येऊन आहो.
ओके.
ह त आता घरच्या घरी सुरता पवराला घरी - - आता बैलागिला काही इकडे नाही राहत. आम्ही मात्याच्याही नाही करू. खरेत - - अ मोटली नाच्या त्याचे फोटो मानून त्याला उपार घालून - - ते हलन वेप - - कडेकी घालो न पायलागतो. हा आता पुरी वडे - - मिसरवलं कुरगालच्या मिसरवलं कालन करून घेतो अख्ख्या कुरगाल मिसरून
हो मर आता उपहार मांडून उपहार मांडून ख
उभ रू म्हल ना त्यारी सुफशी राहतात काही की - -
हो रवाची राहतात ना पोऱ्या दिने उपार दे तोरी
हा. त्या पोराता उपाशी सोड ना. समद्याला उपार आता तस वाटून देऊन आता - - खाता दादा. ह. अणे द मत येनक रोज आता बडगततदला - -
हम्म बढिया बेस राते.
आता. आता यावेळी आमच्या एकड काय म्हणलेत, एकोबा राहते. आता देगुडी तीन चार वाज निघतात बैलं धरून, सागरोला आलाय.
आ हा हा.
आ डान्स करत करत जातोय, आयदो आयदो नरद होते.
आयजून नरा बघा, तुम्ही कसे राहता ते?
हो डान्सल करायचं, डान्सल करत राहतात ना.
गाव पूरा करतात ती. हा साकारी हाय गाव. पूरा जगातली, हेंजर मारबोत मला.
हो बरो ना, घराला एकली दोकली राहिली येतात ना झेंजे मार बत मना.
घरा घराला ऐकले दोघे त पक्का हे वावाच की.
हा ये खचखंग नक्की येतात. हम्म. एक जाग राहत्यालं ते ति नाकिता. कुणे ना.
हा हा हा. मारी पूरा जातात की मारे मासे रउरकटा हक कसं?
आता जातात किमान ना जातात आता जाराचे. येताने आता एक पासा पाना दोर नाई ना?
कोणते पाना?
आता कोणते कोणते राहिले त्यातवा.
काहले?
आता काय अखकी धरू नाहीेतात तेसीस. तेला का
ओके ते आणून घरी काय करावा?
पुुडायणूम कुसावा, दरवाजा बाहेर तेते.
ओके तुमदी आता घराघरची धरून जातील्याती?
होे, ती धरून गेली. कोण कोण येत्याती मार फसलोना. ते अक्की धरूण येता तू? एक पासा कोम्मल शनगरन्यानो गरापुढे बसतात.
पसतात ते हा हा. ते शिकारला बेस्ट हाय मारे. खानच्या घरची न रीज तर हो, आम्ही घरा म मंगपसूनून पुढं बघा वेचता तशी. नाहीत नाही तर जाऊनच आणि करतो ना बाहेर कुठचा चेता फक्कावाशी भेटतो.
ओके.
अ इकडे कोण नाही करत न मरी नै राहतो हामा कडच,
ओके. आता बैलगेला राणाले कंपलसारीव. पोरा म्हटलं क मोठा पंडग म्हणलं च ने आता.
ह ते हला बैलाना हला समजते.
आता ते नाही माहीत पर मले,
हां,
आता बैल गेला कंपल्सरी राहिली कंपल्सरी गम्मत करून घेतात मला दात दोन चला बोटल बवनालागलना.
हा.
अके तले अके करणार बेस आता.
हम.
बेस म्हनो होते पोरा पंड झाला.
हा हा एव्हाच हे पौर बेस करून घ्यावा मारी मीदा हता.
हा सर तुम्ही गड बेस को म
हा सर
ले हा सर हम्.